हॅलो! हॅलो!
हां बोला.
आवाज येतोय का ताई?
हॅलो! हो येतो ना.
आवाज येतोय का?
हॅलो! हो येतोय ना ताई येतोय ना बोला ना.
काय चाललं म्हंटलं! बरं आहे.
काय नाही म्हटलं बरं आहे. हो काय नाही पावसाचा वातावरण आहे ताई. हो.
हां का?
पावसाचं वातावरण झालंय खूप हाल आहे आमचे वाले. हो ना! हम्म आमच्याकडे वातावरण आहे मग पावसाचं. तोच प्रॉब्लेम आहे प्रत्येकाकडे मग पावसाचं वातावरण चा. प्रॉब्लेम झालाय, म्हटलं काय म्हणताय? हॅलो!
हां बोला ना.
काय चाललं म्हटलं अजून?
काय नाही आरामच चालूये आज.
हो का.
हा, तुमचा पण आरामच असेल आज?
हो, आज पुरणाच्या पोळ्या खायच्या आणि आराम करायचा.
हा हं
अस
हेच आहे आज सर्वीकडे, खापरीच्या केल्या अ तव्याच्या पोळ्या केल्या होत्या.
खापरीच्या केल्या होत्या सासूबाईंनी, लहान सासूंनी केल्या होत्या.
हो का
हो, काय करायचं मग आयत खाऊन घ्यायचं ना म. हा का, बरोबर आहे ना.
हा मग
काय करता ताई तुम्ही का, उद्योग वगैरे काय तुमचा वाला?
आमच चालूच असत काही ना काही, काही ना काही, काही ना काही.
हो म शेती वगैरे असेल ना ताई तुम्हाला?
हो आहे ना.
हो का. काहीतरी जॉब बघायचा ओ ताई, सटाण्याला काहीतरी दुकानात दकानात काय असं ना.
नाही.
घरी राहण्यापेक्षा, मंग दोन पैसे येता बुवा अस.
हेच काम असत शेतीच काम असत म्हणून मग काही विषय नाही.
करून घ्यायचं आता कसं
हा
अजून ते बरं वाटतं. बरोबर आहे का नाही, अस. त्याच्यामुळे मग कसं
ते आपला कार्यक्रम होता तेव्हा, हम्म कार्यक्रम होता तेव्हा आपली ओळख झाली होती. अभियानाचा कार्यक्रम नव्हता का?
हो हो हो हो, बरोबर बरोबर बरोबर.
तेव्हा ओळख झाली होती तेव्हा तुमचा नंबर घेतलेला हो ता मी म्हटलं चला आता, हा. म्हणून म्हटल चला आता ताईंना कॉल करून बघू म्हटलं, काय चाललं काय नाही.
हो आता ओळखलं म मी तुम्हाला, मी ओळखल न्हवतं मग तुम्हाला.
हा का?
हा
हम्म हम्म, त्या दिवशी नाही का तुमचा नंबर घेतला होता मी.
हो ना.
हम्म मी तुमचा नंबर सेव केला, तुम्ही केलेला नव्हता का माझा नंबर सेव्ह?
हो ना, हो ना, हो ना.
हा, तेजस्विनी एकटीच थांब. खूप छान पद्धतीने झाला होता ना तो आपला कार्यक्रम.
खूप मस्त झाला होता तो, जेवण खूप छान होत ओ ताई ते. तुम्ही कैरी वगैरे आणली होती. बघा बरोबर आहे ना. कैरी आणली होती. तुम्ही कैरी मला देत नव्हते. मग दिली होती नंतर.
हम्म.
असं बरोबर आहे की नाही.
हो त्या दिवशी काय ते कैऱ्या आणलेल्या होते. पण मग बरेच आपले सर वगैरे सरेच होते. मग सर्वांना तुम्हाला देत नव्हते असं नव्हतं. पण मग लेट आले होते तुमच्या
पण तुम्ही देत नव्हते ना ओ ताई ते. लपून लपून ठेवत होत्या ते. त्याच्यामुळे कसं मग घेऊन घेतली मग. ती तुमच्या शेजारी जी बसली होती ना.
हम्म.
ती एक काय नाव व्हत, ती बाईचं काय माहीती.
हम्म.
ती त जास्त शहानी होती.
ह
ती देत नव्हती मग. म नंतर दिले हो ते तिने बरोबर. नाही खूप छान आहे. त्या ताई त्याचा मला फोन येतो. मी तुम्हाला मजा कर ते बर का? नाही तर तुम्ही लगेच तिला सांगून देशान नाही तर. सांगू वगैरे नका बर का? मजाक करते मी, येतो मला त्यांचा कॉल. कधीतरी ह. मग. काय करता मग, चालू द्यायचं काहीतरी.
मग मजाक तर चालूच असते, आपली.
हो मागे मी आम्ही काही इकड, आता, आता आलो आम्ही गावाकडे, आम्ही पुण्याला होतो.
हम्म हो का? पुण्याला काय करत, काय जॉब होते का काही?
अ माझे मिस्टर होते ना ईवाना आय टी पार्क आहे ना, तिथं कंपनीत होते ते. अ याला अ पुण्याला आणि मी तोपर्यंत. काही नव्हते करत. म त्यांच्या कंपनीने ब्रेक दिला ना, दिला ना मग नंतर आम्ही ये ना वडापाव ची गाडी टाकली. मग त्याच्यानंतर मग मी पण जायला लागले, वडापावच्या गाडीवर तेव्हा मग मला कनी आपल्या इकडचे लोक आहे ना
हम.
जळगाव जिल्ह्याचे लोक आहे ना, ते मुलं. तर मग त्यांनी कनी म गा म्हणजे आपली तिकडची खानदेशी भाषा आहे का?
हम्म.
ती खांदेशी खांदेशी भाषा आम्ही जेव्हा बोलायचो ना. तेव्हा त्यांनी ओळखलं की तुम्ही खांदेशी आहे का? असं. तेव्हा मग त्यांनी माझ्याकडे डबे वगैरे लावले, मी मेस वगरचे डबे लावले, तेव्हा मग आमच चालू झाल. मग रुटीन चालू झाली मग. तेव्हा मग मला मग. अ कमीत कमी दहा पंधरा डबे मिळायला लागले. मग नंतर मग त्या मुलांच्या इथे स्वयंपाकाला जायायची मी, एका मुलाचे हजार रुपये भेटायचे मला. तर असे मला प्रत्येकी वीस एकवीस हजार रुपयापर्यंत मला बाहेरच काम भेटलं होतं मग. खूप मस्त लाईन लिंक लागली होती. माझी म ते लॉकडाऊन झाला ना तेव्हापासून मग मी इकडे आली मग.
हम्म वैष्णवी हम्म्म.
तेस.
छान होतं ना मग पण एक लॉकडाऊनमुळेच थोडंसं.
लॉकडॉऊनच्यामुळे ना थोडस हे झालं नाही तर लिंक वगैरे खूप छान बसली होती आम्ही तर लिंक आशी बसवले ना ते विसरायचंच काम नाही मग ती वास्त मग.
हम्म हम्.
असं. ब्लाऊज वगैरे पण शिवायचे मी अ तिथ, पुण्याला माझे ननन पण राहायचे ना मग ते ननद जी सासू आहे ना ते आणून देत होते मला ब्लाऊज त्यांच्या कॉलनीतल्या बाया होत्या ना. त्यांच्या तिथून मग ब्लाऊज वगैरे आणून द्यायची.
हम्म.
मग मी ब्लाऊज वगैरे पण शिवावला लागून गेली सर्व मग मस्त लिंग बसली हो ते आणि नेमकं लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊनच्या मुळे मग गावाकडे जावं लागलं ना मग. पर्यायच नव्हता काही गोष्टीला, मग आलो मग इकडं मग.
हा पण गावाकडे येऊन आणि शेतीच आणि गावाचे काही बदल वाटतो का तुम्हाला?
बदल फक्त एवढा आहे आपल्या तिकडं घर भाडं भरावं लागतं आणि इकडे कसं आहे घरभाडं भरावा लागत नाही पण एक पर्याय असा आहे सिटीचा आणि खेळाचा फरक असतो सिटी सिटीमध्ये मुलांना व्यव व्यवस्थित वडन वगैरे लागतं.
हम्म.
सगळ्या गोष्टी टाईम-टाईमला भेटता, इकडे कसं आहे सर्व गोष्टी मण मोकळे फक्त मग ते अभ्यासामुळे थोडं दुर्लक्ष होतं ग मुलांचं.
हम्म हम्म कामाचं शेतीचं काम वाटतं ना मग आपल्या मागे.
हम्म त्याच्यामुळे मग.
हा, तुम्ही अभ्यास घेत असाल ना मुलांचे?
अभ्यास वगैरयच घेतो पण मग कसं किती ते करून-करुन आपण दिवसभर थोडी त्यांच्या जवळ बसणार आहे मग. आपल्याला पण दुसरे काम असतातना मग, मग बाहेरचे पण काम असतात. सगळ्या गोष्टी हँडल कराया लागत ना मग, अस. बघू मग, तुमचे मिस्टर वगैरे काय करतात?
शेतीच करता.
हो का?
हो.
हो हा चांगलं आहे ना मग तेथ म्हणजे चांगलं आहे गरजं सर्व असं डाळ, साळ, - सर्व घरच असत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही राहत नाही.
हम्म, हो मग.
असं, हम्. काय झालं?
हं.
काय म्हणताय?
काही नाही, तुम्ही काय म्हणत होत?
म्हटलं शेतीचं बरं असत ब असं घरचे सर्व्या उत्सुक असतात ब आपल्याकडे उपलब्ध.
हो.
तसं परवडत नाही. सिटीमध्ये एवढा फरक असतो ना मग सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या आणि मग तिथं राहायचं. घर भाडं भरा. हे भरा. ते भरा. सगळ्या गोष्टी अरेंजमेंट कराव लागतात ना आपल्याला
हो हो.
इथे तसं काही राहत नाही.
हा हा.
असल. हम्म...
चांगलं आहे. आपल्या शेतीचा पण चांगला व्यवसाय आहे.
ह मग काय चांगलं शेतीच
परत तुम्ही ब्लाऊज शिवता.
हो ब्लाउज शिवते. पार्लरचा चालवते. परत शेतीच पण नाही हँडल होऊन जात थोडंफार परत ते आम्ही ते बाहेर पण एक ठिकाणी जॉब करतो. तिथं पण होऊन जातं थोडंफार पार्ट टाईम होता तो
आता क्लास के क्लास लावली होती असं माहिती पडलं मला
कसला?
कॅम्प्युटर कशाचा क्लास करत होत?
हो हो लावला होता ना मी
हम् हम्...
हो लावला होता ना. ते परीक्षा आहे त्याची एप्रिलमध्ये
हम्म हम्
करून ठेवायचं. कामात येतं कधीतरी
हो मग चांगलं असतं. वाया कोणंतही जात नाही ना मग
बरोबर आहे. तुमच्या त्या फ्रेंड्स च तो फोन वगैरेेत का तुम्हाला? ती फ्रेंड नाही का तुमची कैरीवाली?
हो येतो ना.
येतो का?
हो.
हम्म हम् त्यांना सांगा मग म भेट सांगा त्यांना की, ती आपल्या जवळ बसली होती ना म्हणा ती तिचा कॉल आला होता बुआ अस तिला कॉल केला होता बुआ अस. हम्म... छान होत्या त्या ताई मजाक करून होते मी बोलू नका त्यांना
नाही हो नाही बाकी काय मग मजेत?
हो मजेत आहे. बाकी काही टेन्शन नाही.
हो का? ह ह.
मजेत आहे. काय टेन्शन नाही बाकी आता.
हो हो.
हो हो. ठेऊ मग?
चालेल. हो हो.
ठेवू मग?